हा बोला. काही नाही तुम्ही काय म्हणताय?
काय नाही मी आता आवरावर करतीय. संध्याकाळ झाली. असं तुलाच करणार होती आग मी काल. पण काल ना नेमका आमच्या इकडे खूप पाऊस पडला. आणि लाइट पण नव्हती. ती लायजिंक पण नव्हती. मग म्हटलं ईला करेल निवांत.
हा हा हा हो ना आमच्या कडे पण तोच प्रॉब्लेम आहे.
अच्छा. काय बनवतेस आज जेवायला.
आता खिचडी बनवु. आणि अजून काहीतरी कराव लागलं ना
आ म आमच्याकडे पण फार खिचडी होते ग. खिचडी मी ना आज वेगळं काहीतरी बघते अगं. काल खिचडी केली होती. आज शेवभाजी वगैरे बनवते. शेवभजी आणि चपाती.
हो
अगं काल आज ना आमच्या तिकडे बाजारलाच झालं नाही माझं. त्याच्यामुळे भाजीपाल्याचा प्रॉब्लेम आहे. काल सांगितलंच ना मी तुला भाजीपाल्याबद्दल तेच. परत आज तोच इश्यू येतोय. म्हटलं तर बघू काहीतरी करूया.
हा होच ना. आणि रोज रोज भाज्या पण आता पावसाच्या अजून आलेल्या नाही भाज्या.
हो ना ग. खूप प्रॉब्लेम होणार आहेत.
हम्म आणि जोपा म्हणजे येणारा भाजीपाला पण खूप सडलेला वगैरे अस असतं ना.
हो. नाही ग. आता पावसाळ्यात तर पालेभाज्या नकोच वाटतात.
हो.
आणि खाऊ पण नाही ते. अस
पण जा करून तो
हॅलो आवाज ब्रेक होतोय का सखी आपला.
हो थोडा थोडा होतोय मध्येे मध्ये.
ह ह ह हो येतोय येतोय आता येतोय.
बाहेर आलीय.
हम्म हम्म हम्म बाकी काय म्हणतेस अजून. वातावरण कसं आहे तिकडचं?
इकडं आता थोडं मोकळं झालं. पावसाचं होतं.
हा हा
आता थोडस मोकळ झालं. बाहेर छान वाटत. असं गार हवा वगैरे येतेय ना. छान वाटतय.
पाऊस पाहिजे ग आईचा आपण कॉल आला होता दुपारी मला ति तेच सांगत होती. पाऊसच नाही आग म्हणे इकडे.
हा,
म्हटलं अगं इकडे तरी कुठे आहे, पावसाळा म्हणजे जं पाहिजे तसा पावसाळा नाही त या वर्षी अगं. अस उशीरा का होईना आपण मसूर वत पहिनाप ते पावसा ना ग,
बाकी,
आणि पाऊस राहिला तेव्हाच म्हणजे शेतकऱ्यांचं बी त्यांचं सगळं, पावसावरच राहतं. पाऊस येतो तेव्हा त्यांना, बी काहीतरी निघत पिकतं.
आणि त्यांच्यावर आपलं असतं ना ग, शेतकऱ्यांवर आपलं डिपेंड असतं.
हो तुम्ही जायच्या का आधी शेतात?
बापरे मी खूप काम काम केली खूप काम केली आहेत. म्हणजे तुला सांगू का कांदे लावण्यापासून, ते मकई खुडण्यापासून सगळी सगळी काम केलेत मी कांदे निंदण म्हणून, आमच्याकडे कांदा खूप येतो अग,
हो सेम आमच्याकडे पण खूप, आणि ते अस असत, ना शेतात म्हणजे पण मैत्रिणी वगैरे ते जर सोबत राहिले ना, तर खूप छान वाटत.
बरोबर मला कांदे लावायला आवडायचं बाय आधीपासून.
हो म्हणजे मी पाण्यात फक्त घरच्या शतात ट्राय केलंय, पाण्यामध्ये लावता ना. ते घरचच होता ट्राय केलं. आणि ते कोरड्यामध्ये लावतात, त्याच्यासाठी जायचं खूप मजा यायची खूप.
आम्ही कोरड्यामध्ये लावतो गो पण, आमच्या इकडे पाण्यामध्ये मी ऐकलेलं नाही पाण्यामध्ये,
हो लावतात पाण्यामध्ये पण हा,
पाण्यात भात शेती होते हे माहिती होतं, मी पहिल्यांदा तुझ्याकडून ऐकलं बरं का कांदे पण लावतात.
नाही लावतत कांदे हा कांद्याच रोप ऍक्च्युली,
अरे बापरे हो का! मला नवीनच माहिती मिळाली बरं का तुझ्याकडून आज,
कांद्याच रोप ते कांद्या ला, लय पाय दुखत बाई खूपच कारण ते खप वरून खाली चिखल असतो, त्याच्यात पाय टाकायचा परत पाय काढायचां पाय टाकायचंय. दिवसभर असं वाकून सण कांदेला होत. ना तर कंबर पण पाय पण खूप दुखत.
अरे बाप, रे तू एक विचार कर ना आता, हे थोडं पाऊस वातावरण झालं तरी पाय दुखायला लागलेत.
हो ना, आणि असं सवय जर झाली ना, तर काय वाटत नाही त्यांना. पण ज्यांना सवय नाही झाली. ना तो रात्रभर झपत नाही. खूप पाय दुखता,
बापरे, माझ्या आत्याची मुलगी जेव्हा यायची ना, गाव म्हणजे ती मा आता आमच्या इथे जेव्हा यायची ना, तिच्या मामाच्या गाव गावाला म्हणजे, म तिला पण फार आवडायचं, आमच्या माझ्या आईकडे ना कापूस पण खूप लावला. जायच अगं, कपाशी म्हणतो. ना आपण मग कापूस, लावायचं आणि, त्या काप कापूस वेचायला कसं अगं मुलं जास्त लावतात. लहान लहान मुलं जे असतात ना. ते छान वेचतात आणि त्यांना. किलो वर वगैरे असं देतो. मग बापरे माझ्या, आईकडे ते कापूस वेचायचं वगैरे काम आमचं राहायचं. तर इतका, आम्ही एवढे काम केले. केले त्याच्यात पण खूप कामं केलेत. असं,
हो ना मी पण जायची आणि, हो केले ना. हा आम् चक ते नळी वगैरे टाकायचे हा लावायचे आणि दोरीवर पण तुम्ही दोरीवर लावली का कधी अस दोरी धरता. न कुस लावता
नाही ग दोरीवर तर नाही मला कधी हे. म्हणजे कपाशी दोरीवर लावायची तुमच्याकडे
अ जसं की नळी आपण नळी टाकलेलीवती ठि बगची तर लगेच. तिथं जिथं डॉट राहतं तिथंच लावलेली अस लावावं लागत.
हा हा हां ठिबक सिंचन म्हणते का तू
हा हा हा. तस नसतं या दोरीच दोरीचं कसं राहत सांगू का अ आपण कांद्यांसाठी कसं ते गोठ वाळलेलं जात.
हम्म हम्म हम्.
सेम गोट वाढलेलं होता. म्हणजे ते जर असं अ सरळ जर राहिले. ना दो दोरी अशी आडवी धरावी लागते आपल्याला. म्हणजे. असं एका रांगेत. अ व्हायला पाहिजे लावलं जायला पाहिजे ना म्हणून त्याची दोरी धरली जाते माप शिरवायला पाहिजे म्हणून
बर बरं बर म अच्छा पहिल्यांदा ऐकलं बरं का हे
च्याकडे लावतात म्हणजे ज्यांच्या शेतामध्ये विहीर आता कोरडची शेती पण असते ना
हम्म
ज्यांच जे म्हणजे वीर नसते फक्त जे देवाचा पाऊस येतो त्यांच्यावरच जगवले ज त
हम्म हम् हम् हम्
मग तशाच शेतांमध्ये अशी लावली जाते नाहीतर असं अ पाणी भरतात आपण कांद्यांना कसं पाणी भरतो सेम त्या प्रोसेसने इथ पण पाणी भरलं जात
पखी बघ अशी माहिती मिळाली बघ मला माझ्या ज्ञानात भर पडली बापरे आणि तुमच्याकडे मग का वगैरे लावायचे का
आता पण लावतात ऍक्च्युली माझे पप्प ते तकडे तर नाही लावत पण पप्प तला होतात
हम्म ते अवघड असतं ग मई ते मका कुडायचे जे कामं असतात ना
हो ना आणि खूप अन पण खासतं त्याच एकदम असं इरिटेट होऊन जातो भरण खास करसते सगळ्यां मला हो आणि ऊन पण खूप असतं ते कांदे काढायच्या वेळेस पण खूप ऊन असत खूप ऊन तवाण ज आहे मे एप्रिल मे हा एप्रिल मे वर अ दस निट ते
हम् आमच्याकडे तर माहिती का तेव्हा काय करत जेव्हा ते उन्हाळ क कांदे काढायचे असतात ना तर आम्ही म्हणजे मजूर जे असतात ना दोन पर्यंतच कामाला येतात मग एक
हो आमच बण कस सकाळी सात काय काय काय करतो माती का सहाला निघतं घरून आणि तिकड बारापर्यंत घरी किंवा हा बारा साडेबारापर्यंत तरीई कारण म्हणजे लव सकाळी लवकर गेलेत तिकडनं पण लवकर निघतात कारण ऊन खूप असत ना नंतर खूप उन होन जात त्याच्यामुळे सकाळी लवकर जात तिकडनं पण लवकर यायचा प्रयत्न करत
आणि या वर्षी तर काय होऊनतं जबरदस्त बाप रे बाप टेम्परेचर खूप
आता असं झालंय म्हणजे उन्हात शेतात जायची सवय म्हटून गेलेली म्ह घरात सुद्धा इतकं गरम होतं इतकं एकदम हे होतं डायरेक्ट विचार करते करते काम करणाररे कस काही हे करत असतील ना आप आपल्याला घरात एवढं गरम होत आणि एककाकडे आपण पण केलेलं आहे ते काम
हो आणि आता खरंचगो खूप त्रास होतो
हो ना
राहिली ना का ते हबिच्युअल नाही राहिल त्या गोष्टींसाठी ना एकदमही व्हायला लागले त्रास व्हायला लागले त्या गोष्टींचा आपण तरी करतात अजून पण
हो करतात खरंच आहे आणि एकदम लहान लहान मुलं वगैरे ते पण करतात ना
हो अगं बारे देनं काय अ त्या मशीनचं दूध काढणं शेण काढणं बरीचशी काम कर करतात अग मुलं खूप कष्टच जीवन असतं शेतकऱ्यांचं म्हणजे ना खूप कष्टाचं जीवन असतं
तरी पण बाई म्हणजे तरी शेत शेतकऱ्यांचा याला भाव नसतो
तरी शेतमालाला भाव नसतो ग त्याच्याचमुळे मग आ आ बघ ना किती लोक आता म्हणजे हे कारकुूनची का नोकरी असेल ना तरी करायला तयार होत पण शेती नको वाट
हो कारण एवढं म्हणजे शेतकरी सारखं आहे ना कोणी नाही राहावं तू एवढं विचारवूनहात ना रात्र पहाट सगळं करून स एवढ शेतीत पिकवतो एवढं हे करतो आणि जर तला म पच ना जर भावच भेटलं नाही तर त्याच्या आत्म्याला काय वाटत असेल बरं
अगदीच हॅलो ऐक ना सखी आपण हॅलो ऐक ना तुला मध्येच थांबवते मला थोडस काम आठवलं एक ते करून आणि परत बोलू मग आपण ठीक आहे चल बाय सखी